ते ग ते घर बांधायच तेंन् नाहीत का?
काय करत्यात?
घर बांधायचं ते हे का इंजिनियर ते हे काढत नाहीत का हा हां हां ते ते आधी काढतच होती फक्त आता काय तिन जरा क्लास तेन केल्या वाट तिथं तासगावला म तिज तिज स्वतःच चालू केलंय मग ते बाहेर किती अडीच हजार रुपये तीन हजार रुपये देऊन ते घर बांधताना आपण बाहेर इंजिनियर लावून कर करतोय ना अ हा हा आर्की म!
निकिता ते कर. निकिता ते करतीया आणि बाबा तिज घर बांधत्यात.
आणि साड्यांचा आणि व्यवसाय आहे त्यांचा.
मी काही गेलो नाही, म्हणत होती गल्लीतल्या बायका चांगल्या आहेत म्हणून. गांधीनगर मध माल आणलाय वाटत.
हा!
हूं!
त्यांचा मला रागच येतोय काय पण म्हणं. त्यांच्यामुळं माझी. माय. मी त्यांना भासली नाई त्या तिघीजण आ त्यांना मी गेल्यापास
होय, होय ते बरोबर आहे सोडा आधी क कशाची काय ओळख नव्हती, का काय नव्हतं आणि हा.
नंतर जेसं तू बाहेर पडलीस तसं लय.
हूं लयीचं क्लोज झाली मा माजी. मी त्यांना भासूनच दिली नाही नाय.
हा हा तेच तसच झालं, जर हेनी हा इत लांब राहिल्यास तर भविष्यात आता आस्मिच कस झालं निदान, तस तर झालं असतं ना तुझ निदान थोड दर दिवसान बोलाय आबा बोलत्यात.
आपण एकदा दोनदा केलं तरी. तरी करायचय. हो हो आपल्याला च गरज पडल्या. आजपर्यंन माझ काही थकलं नाहीत तेव्हा माझ्या कुठल्या मला ज्यावेळी गरज होती, त्यावेळी त्यांनी आली नाही. आणि मी कशाला त्यांना म माग लावू. त्यांना बोलाव बोलाव म्हणू. गरोदकली तर बोल. तीत नसते तर मग ते हाहेत ना तिघी जनी.
ह आता सोड कशात काय राहिलय पोरी जनमल्या मोठ्या झाल्या
मम्मीच व्हाट्सअप नंबर सेव केलीयास. मम्मीण व्हाट्सअप नंबर करून सेव्ह केलिया स्टेटस. तेवढं बघ काय बघ एकाबद्दल कल की काय की
हा हा हाच
अ भाऊ मरायची भाऊ मरायची वाट बघतोय व्हय? सेव करायला नत तिला तर शिवून दिला नंतर
काळीज किती कठोर किती म्हणायचं बघकी काळीज.
ह सगळी तेच म्हणू लागत्यात. निकाल लई विचार करतोय मी. आपल असलं तरच. तू काय लई विचार करत जाऊ मला
हम् तेच ना आपला नवरा आपण बास झाल. लग्न झाल्यावर बाईचं काय असतेय पर पंचरच
आणि खून किती जरी असल आई बाबाला पोर जा
होयच की म आईबा आणि सासू-सासरा आयुष्याला पुरणार आहेत काय? तेवढेच की थोडे दिवस.
गौरीच पण चांगलाय अधिक मास केलता.
कोण गौरी?
गौरी गं गती हायबुदेंची खालची
बाजार संपीत येणार गं.
आ
पण म्हणली नाही वाटत.
बहुतेक तसच कायतरी झालतं वाटत म्हणून त्यांनी लवकर लग्न केलं त्यांच्या मम्मीन.
ते हेच्यावरतीच ठेवलंय की आपलं
काय ते?
ते पाच वर्ष येऊ येऊन राहिल्यात म्हणून सांगितलेत.
जरा मोठ्यान बोलकी.
ते फास लावून मेल
कोण ग फास लावून नाही ते भाऊ लागतोय गं
भाऊ लागतोय तो मावस् भाऊ
आता त्यांची मम्मी आणि आ
कार्तिक
कार्तिक हाय बघ बरा.
हो कार्तिक म्हणणार तस.
कार्तिक म्हणला वय मग काय माहित नाही बघ एवढं काय माहित नाही. असल पण आनि खरं काय माहित ग भावभवच म्हणत होते आणि. आणि ती त्याला मावशी म्हणत त्याच्या मम्मीला ऐ
डायरेक्ट आफियर असं म्हणत नाही मी हो ना ति असं बोलली का
हा हा काय माहत नाही बघ.
छोले लो आणि हे केलत ते केलत
हा हा मी ते लग्न झाल्या ते कौटेकचा विषेष सोडून दिल्या फक्त गाईच्या लग्नालाच तेवढा आलतो बघ. ते पण आदल्या दिवशी हेनी आणून सोडली हेनी म्हण तकडनं जाऊया मग तिकड गेल्यावर कसं पोरींची गाठ पडत्या काकी पण य य म्हणाल म्हण गेलो मग एक दिवस राहायला पण मिळालं गे म हनी मला गुरुवारी संध्याकाळी सोडून आली तिझी हळदी चालू होती ते्हा हळदी करून नंतर दुसऱ्या दिवशी लग्नाला पुरी पुरी लवकर गेल त्या पुरी सं पण मी गेलो नाही पोरगेला तर मु पन्नास लागलं होत ग संघ गेलो नाही वराडातन गेलो आणि जेवलो ति लगे माघार आलो गायला भेटायला मी स्टेज वर पण गेलो नाही गिफ्ट काय तच्या घरातच नेऊन दिल तर गेलो नाही परत.
काय म्हणलेस?
काय गिफ्ट घेतलेली स
गिफ्ट होय तेे हे सेट घेतला होता ग हचा बाऊल सेट घेतला होता् तेवढा देऊन आल मेहंदीतन पुरी तिथ होत्या मेहंदीतन काढलो मग जेव्हा जेव्हा त्याने जेवण केलं ते ना पुरी तने बाराम तिच्या पुरी आली तिच्या्या मैत्रिणी आमच्या मैत्रिणी सगळ्या होत्या चार पाच दिवस सगळं करायला मग त्यानी जेवण केलत शिरा भात आमटी भाजी जेव्हा म्हणाल तिथ आम्ही त्या दिवशी संकष्टी होती बघ आदल्या दिवशी मग संकष्टी सोडूनच गेलतो. काकीन चपाती भजी तन केलत.
नाही नाही आदल्या दिवशी हम्म तरी पण आपली आणि त्यांची तुलना कुठ व्हायची सांग की.
काय हाय तेच्या जवळ ढेकळं. नुसतं एक एक एकर रानाचं हाय बाकीच काय
त्यांनी स्वतःला किती हे समज
काय म्हणलीस?
टाक म्हणलं तेच.
हां मग मग तेवढंच बग परत काय नाही. सानी आणि ती नागावातल्या मैत्रिणी फोन तन सारखं करतेात तेवढं. परवा सांनू चालता दुसरी कंपनी काहीतरी जॉईन केल्या वाटत तिनं. पहिल्या कंपनीत होती दुसऱरा इंटरव्ह्यू दिल्यावर आणि दुसरी कंपनीत तिला बोलवलं वाटत तिकड तिनं भोसरीला कुठ पुण्यात. आधी तिथं नांदेड सिटीला होती कुठं आता तिकडय वाटत.
अ पेमेंट तीस पर्यंत हाय वाटत. हो इंजिनिअरिंग झालय कि अजून त्यांना अग आता आमच्या इथलं चुलत कोण आहेत ब तने सांगू का? चुलत दीर लागत त्याने पण दोघं इंजिनियर आहेत आयटी मधन झाले त्यांच त्यांना एकाला ऐंशी एकाला साठ हजार पेमेंट हाय.
आं हा तेच कि म त्यांनी ते आयटी मधन झालेय ग त्यांच स्कोप लई आहे त्याला आता.
सानी सानिका चा कुठला ट्रेड हाय.
आयटीच हाय की.
माझा पण आयटीयच होता.
तुझा? मग करायच नाहीस का?
एकदा
हा माझं ग्रॅज्युएशन केलं की कंप्लीट मी.
लग्नानंतर काय केलीस?
लग्नानंतरच केलो की मग. लग्न लग्न झालं तवा आमच तेरावी ला होतो.
मग तिथुन किलीस लग्ना नंतर.
दोन वर्ष दोन वर्ष मागच्याच वर्षी तेवढा गॅप पडलाय ना.
माझं तीन वेळेत लगेच आणी राहिलय की यार कुठं काय शिक्षण घेत होतो बघितल्यास काय नईस. हम् अग तीन महिन्यान आणि राहिल्या तिथन वरची तब्येत बघीतलीयास शिक्षण होते काय पूर्ण? एकदा इंटरेस्ट गेला म्हणजे गेला.
शिकवणारे पण पाहिजेच ग आमच्या हिकडं
अ ते डिप्लोमा आणि सगळ पूर्ण केल्यास आणि काय नुसता डिप्लोमा केल्यास आणि ह
नाही तिन फक्त हे केलय डिग्री कमप्लीट केल्या डिग्री पण नाही ग फक्त चार वर्ष इंजिनिअरिंगच डिप्लोमा नाही ग इंजिनिअरच चार वर्ष नाही, नाही बार च्या वर चार वर्ष
अकरावी बारावी सायन्स मधून करून डिग्रीला ऍडमिशन घेतलंय तिन, कंप्लेंट डिग्री एक टाइम दिला
हा बीटेक म्हणत्यात बी एक,
हम्म काळया पिशवीत भरल्या.
आ
काय म्हणलीस?
मार्क?
हा,
बारावीला आम्हाला दोघींना सत्त्यातर होत.
होत,
हम्म, मग तेच फार्मसी घ्यायचं होत आणि जरा मला भरतीच जरा हे वाटलं ग होईल तेन असं वाटलं त जागा सुटल्या नाहीत त्यावेळी,
हम्म
पोलीस भरतीचं नशीबच म्हणायचं सोड तेव्हा जर जागा सुटल्या अस तर अकॅडमिक होतो तीन महिने प्रॅक्टिस झालती लय भरपूर आणि अभ्यासात कसं पण होतो झालंच असत.
काय काय,
लग्न म्हटल लवकर करू नको म्हणलेलं महेश न घातला असता पैसे.
घातलं असत सगळ आहे, खरं व्हाय ते होतयच की,
आ ते मग मम्मी पप्पाचा
काय ते, सोनं व्हय
ते किती होते, असं
एवढं कुठं पन्नासर, साठ हजार थोडं ठेवलं होत, त्यांच्या वेळी किती, त्यांनी दोन हजार नऊ साली, दोन हजार चार साली वा वारले त्यावेळी किती ह सोन काय मम्मीच कानातलं, गळ्यातलं तेन तेवढं, लय नव्हतं करायच होतं. लाजून परवा आमच पप्पा वारल.
म काय केलं
अज टायमिंग झालं ठेवू का करतो आणि परत मग हूं